हॅलो
हा
हा बोल
येते की हम सगळं आवरून जायाच. आणि आल्यावर काढायचं.
हम्म
ते लग्नाला जायासाठी आता टी शर्ट आणलाय.
टी शर्ट घेऊन आलाय ह्यो
मग मी त्या दिवशी पॅन्ट पॅन्ट आणली होती. ती पॅन्ट कट करून ती सगळी काय काय घातली की त्याला बदलून आणली पॅन्ट ती.
हा
ही ग्रे कलरची आणली मी आणली होती, पहिला ब्लू कलरची. मी आता आणली ग्रे कलरची मग काल तिला कट करून ते पेन्सिल करून काय काय काय काय आणले रात्री. परत नवीन टी शर्ट आणलाय टी शर्ट कसला आणलाय.
टी शर्ट कसला आणलाय माहिताय काय?
हम्म
हॅलो कसला आणला असल विचार कर? कसला आणलं असं सांग की तुझा अंदाजे सांग? ते चांगला असुदे काय पण असुदे कलर कुठला असल सांग?
ब्लॅक किंवा व्हाईट
बरोबर भावाला ओळखत्यास. काळ्या कलरचा टि शर्ट घेऊन आलाय.
हा बघ मग मला माहित आहे, माझा भाऊ मला मी ओळखते माझ्या भावाला.
काळा आपल्यात घालत नाहीत म्हणूनच म्हणलं काळ्या कलरचा टी शर्ट घेऊन आलाय काय.
हम्म मग घालून आवरून बिवरून गेलता व्हय.
सगळं आवरून गेलता म्हणल अरे दादा घालू नकू आत्ता म्हणल लग्नला जाताना घाल.
काय काढला जाणार नाही लग्नाला.
जाणणार आहे की, गाडीत धुणार आहे.
हा मग काय सर्वि्हसिंग करायला घेता ना गाडी का धुनार हाय?
कुठं सर्व्हिशिंग किल्या गाडी.
काय
थांब थांब थांब कपडे भिजवून देतु. अरे तो लगेच भिजवतो, भिजतोवतो थांब कीजरा. पाच दोनच मिट थांब.
हा बोल.
वारं कुसलं सुटलंय बघ की भयानक.
नाही.
सत
लय आणि वार सुटले बाई.
हम्म हम्म
ति दरवाजा उघडला की सगळं बाहेरचा कचराच येतो या
ईथ नाही एवढं सुटलेला.
हम्म ईथे वर असल्यामुळे वार लंय येते.
हा
ईथं वर असल्यामुळे वारलं लय येत.
ह् हम् कम्फर्ट आणलीच का कपड्याला?
नाही आणलं अगं आणलेला संपलं माझं.
माझं पण आता आणल्याला मी, आता अर्धी बाटली झाली.
माझं संपलंय.
हम हम
आणायचं आता
तिकडं कपडे तरि सुकतीलस का.
होय
सुखत्यात.
हम
बरं
पाणी नीतळल कि फॅन खाली टाकतोय की.
ह हा हा
त्यामुळें सुकतंय.
हम्म
हम्म
ह
दरे काय मनस
ह
आणि काय चालंय?
काण नाही. चून ब भाकरी री करायचे भाजी.
हम्म हम्म आणखी काय केलीस?
हो का मेथीची भाजी.
हम् हम्म
हम्म
हम्
आणि
गॅस बंद कर. गॅस वर धरून निघतय होय ते नाही निघतय. गप बसा गॅस वाया जातोय माझा. गॅस संपत आला लाल झालाय गॅस.
बोल ग
काय झाल कधी गॅस भरलेलीस.
गॅस भरून लय दिवस झाल मला आलय टेन्शन आता.
माझां तुझा एकत्रच संपलेला मला वाटत.
नाही तुझा
नाही तुझा नंतर संपला होता.
माझा आता संपला की.
म हम्म् माझा हाय अजून चाललाय.
दुसर घेतलीस का नाही?
कुठन घेऊ टाक्या एक तर मिळत नाही त्या कुठन घेऊ सांग आ तर ह्या वेळे कोणाच्या हात पाया पडल पाहिजे काय हम्म गेल्या वेळ आणला होता निमलेत ना.
हा नीमनेत किती भेटतेत.
ह्याच्यात ना म्हणजे कार्डावरच आणला होता मी.
ते किती तिथं एकच भेटते टाकी का दोन भेटते ग अस?
एकच एकच भेटते ग ती पण ती पण त्यांची
पहिले.
मम्मीच नाही मम्मीच भारतचा आहे. ती म्हणते की भारतचा शिल्लक असतय तिच्याकड. ती म्हणते की भ भारतची टाकी दे म्हणते भारतची टाकी कुठली देऊ तील मी.
तिजाकडे दोन टाक्या आहेत का एकच टाक
एकच टाकी आहे ती काय करत्यात तिथली शेजारची एक टाकी आहे ती एक टाकी आणून अस भरून ठेवते. तिचा नंबर आला की मग ती म्हणते घेऊन जा आणि मला आण भारत ताकीे भारच्या टाकीला कुठली देऊ सांग आता?
ह हां
हां हा दोन असते तर मग मला काही गरज नसती लागली मम्मीकड शिल्लक कारण तिचं दोन तीन महिने सिलेंडर जाते त्यामुळं मम्मीकडं शिल्लक असतय
हा हा
दोन टाक्या असत्या म्हणजे मला काय टेन्शन नव्हतं आलं आता पण घरात टाकी भरलेली आहे ती
अ हा हा हा
हम्म गेल्या महिन्यात काय तर मावशीनं न्हीली आणि आत्ताची भरलेली हाय टाकी
हा ह हा
मावशीकडं पण एक भारत हाय आणि एक एच पी हाय
काय म्हणलीस
मावशीकडं पण एक भारत हाय आणि एक एच पी हाय त्यामुळं तिजं ऍडजस्ट हुतय
अ होय
तिला एच पी पण मिळतंय तिथं भारत पण मिळतंय त्यामुळं तिजं ऍडजस होतय न माझंच होत नाय ऍडजस
हम्म हम्म म आता ह्या महिन्यात काय करणार
आ तिच की आणि आता कोणाची तरी प ही केलंच पाहिजे ह्यासनी टाकीचं विचारलं कि ती आधीच पैशे मागत्याती
हम्म
भरून आणून ठेवतो आत्ता मागच्या महिन्यात तसच केलं की
हम्म
त्यांना कशाला तर पैसे लागणार होतं मग मला म्हणले सिलेंडर आणायचाय ते अजून नंबर यायला दोन दिवस हायती तवर द हजार रुपय दे अन् नंतरं नंबर आला की माझं मी भरून आणून ठेव तो
हम्म
हेस्नि आधी पैसे देऊन काय करू सांग मग नाही भरून आणून ठेवल्यावर
होयच की
अन मग
ते कार्डाचं करणार होतीस तेजं काय झालं
दिलंय की काल पण जाऊन बघून आलो अजून नवीन नवीन भरायचं चालू झालेलं नाय
हम्म बरं बर
ती म्हणत्याती हाय ह्यास्नी मिळंणा झालंय नवीन कार्ड त्यामुळं नवीन कनेक्शन चालू केलंय आम्ही ते
अवघड हाय बाय
हम्म अन आता गॅसचं टेन्शन आलंय अपर्णा निघल म्हणलं आम्ही तयारी करून देतो अजून हेजं
ती इलेक्ट्रॉनिक शिगडी घेऊन जावा म्हणलेलं त्याला घरातली एक रिपेअर करून वापर म्हणलेलं आता परत आल्यावर सांग आठवणीनं देते हम्म
ती तरी आणून ठेवते रिपेअर करून
हम्म! ! चा लत
हम! झाली की ना? दहा मिनटं माझी मान दुखायला गेली
चाले एक पंधरा सेकंड दहा तीस सेकंद अजून
किती झाले ते?
झालं एक व तीस सेकंड
आगग बघुन घेतलस व तुआ! काय महा माांधूकालाला
झालं दोनच मिनंट ठेव तू! बाजूला ठेव फोन मी, कट करतो.
बत
अनतुझं! कामावरल्यावर फोन कर परत कर तो
काय म्हणलीस?
तुझा आवरल्यावर फोन कर
हम्म! झाले का?
हा! झालं! !
नव्हे ते नव्हे चार कॉल झाले ना?
दोन तुझं, चार झालं वय! अजून दोन आहेत.
हम्म! !
हम्म! हा चालत य
हमं!
ठेऊ का?
हा ठेव! !